हॅलो हम्म चहा वगैरे झाला का?
नाही आता करायच थोड्या वेळाने तुझा झाला?
हम् माझा झाला बघा आज करूनच बसल. मग कुठं फिरायला वगैरे गेलेल तुम्ही?
फिरायला नाही अजून गेले कुठं. तुला माहीत एखादा ठिकाण सांग ना जे म्हणजे असं इतर गरम
हम् म्हणजे तस मी काय तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणं किंवा धार्मिक ठिकाणं यापैकी म्हणजे सगळ्यां चा मेळ असणार एक ठिकाण तुम्हाला सांगतो म्हणजे आमचं कोल्हापूर.
होय हय
हा मग त्या कोल्हापुरात जर तुम्ही भेट म्हणजे जर फिरायला आलात तर तुम्हाला तुमचं धार्मिक धार्मिक पण धार्मिक स्थळ पण तुमची बघून होतील किंवा ऐतिहासिक. ठिकाण पण तुम्हाला बघ बघायला मिळतील त्यामुळे तुम्ही कोल्हापूरमध्ये या फिरायला मग तुम्हाला मी तुम्हाला सांगते थोडक्यात. क म्हणजे कोल्हापूरमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये कसं आपलं सगळ्यात कोल्हापूर कोल्हापूर म्हंटलं कि मग आपल्याला पहिल्यांदा काय आठवत की अंबाबाईचं मंदिर हा जे हा अंबाबाईच म्हणते जे कि आपल्या अ ती महाराष्ट्रातले तीन शक् शपीठांमधलं एक शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं हा ते अंबाबाईचं मंदिर मंदिर मा अंबाबाईचं मंदिर ए एक धार्मिक स्थळ आहे तिथं तुम्ही म्हणजे भेट देऊ शकता म्हणजे म्हणजे अंबाबाईचं मंदिर असं एकदम बघण्यासारखं
म्हणजे मीई प्राचीन मंदिर आहे दगडी बांधकाम आहे त्याला आणि अ ते मला वाटतंय सूर्य किरण पण काहीतरी ते मध्ये ऐक बत्सव पडलेला
हो हो हो किरणोत्सव उत्सव पण असतोय तिथ चैत्र महिन्यात असतो तो किरण उत्सव तो महिन्याय. तो पण बघण्यासारखा असतो म्हणजे? जी सूर्याची किरणा आहेत ती देवीच्या अ म्हणजे पायापासून ते माथ्यापर्यंत रोज थोडी थोडी थोडी वर सरखल जातात ते बघण्यासारखा आहे ते तुम्ही म्हणजे नक्की बघायला यार त्या काळात जर तुम्ही आलात तर हा मग त्याच्या बाजूलाच म्हणजे मंदिराच्या बाजूलाच भवानी मंडप म्हणून एक व ऐतिहासिक वास्तू आहे
हं
हम ती पण त्याचं पण फक्त दगडी बांधकामच आहे मोठ मोठा दरवाजा आहे भवानी मंडप म्हणून एक तो पण बघण्यासारखा आणि त्या भवानी मंडपामध्ये कनी हे आहे म्हणजे छोटे छोटे स्टॉल आहेत म्हणजे जे आपण मराठामुळे साज घालतो कानातले असू दे गळातले असू दे हम्म कोल्हापुरी साहज अस ते जे आहेत
हो म्हणजे काळातले जेवढे साज आहे
हा ते तिथं मिळतात हम्म आणि तिथलं एक वैशिष्ट्य म्हणजे जी देवीला नेसवलेली साडी असते रोज पूजेच्या वेळेला तिथि तर तुम्हाला विकत मिळते मग तो एक मान मिळतो ना आपल्याला की देवीची साडी आपण नेसली मग ती आपण मनाला पण भारी वाटतं की हो बाबा आपण काहीतरी दर्शन करायला गेलो आणि काहीतरी म्हणजे मिळालं ना त्या सार्थक झाल्यासारखं मग तेच पण हा म त्या देवीच्या साड्यांचा आपण तथे एक स्टॉल आहे मग तिथं देवी साडी पण तुम्हाला मिळत्या ह मग आणि भवानी म्हपामध्येध्ये आणि काय अ तिथं कसं शाहू महाराजांचे म्हणजे जे त्यांनी शिकार केलेली ज मग शाहू महाराजांनी पहिला तो गवारडा अस मारलेला ना तो गवारेडा तिथं आहे म्हणजे स्टॅच्यूच्या ह्याच्यात
त्याच तनच म्हणजे
काय ते
संग्रहालय आहे का त्यांचं
हा त्यांचं संग्रहालय ते आहे ते कोल्हापुरातच आहे पण ते संग्रहालय तिथं नाही आहे भवानी म्हणटपात संग्रहालय ते आहे न्यू पॅलेसमध्येध्ये कोल्हापुरात न्यू पॅलेस म्हणून आहे तिथं त्यांच संग्रहालय आहे शाहू महाराजांचं.
हा हा हा
हा मग तेी कसं म्हणजे शाह महाराजांची जी पिढी आहे आतापर्यंत चालली तिथं अजून म्हणजे राहात. न्यू पॅलेसमध्ये आणि न्यू पॅलेस. जो तळमजला आहे ना त्या तळमजल्यात त्यां पूर्ण संग्रहालय म्हणजे त्यांच जे वस्त्रे होती शाहू महाराजांची त्यांनी जी श
ते अ बा भाला किंवा तलवार
हो हो हो आणि शिकारीसाठी वापरली जाणारी बंदुक किंवा शाहू महाराजांनी ज्या ज्या प्राण्यांचे शिकार. केल्या त्या त्या प्राण्यांची कातडी अजून तिथं आहेत. आतापर्यंत अजून हम ते. बघण्यासारखं आहे होय ते एक बघण्यासारखं आहे आणि संध्याकाळच्या टायमिंगला जर तुम्हाला फिरायचं झाल कोल्हापूरमध्ये तर आपला अ म्हणजे खूप अस प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव. तिथं ती एक मोठी चौपाटी आहे रंगकाळ्याची तिथं
मी म्हणजे मी पण एकदा अस म्हणजे ऐकून पण गेले होते पण मी दिवसा गेलोलो ना त्याच्यामुं त्याच संध्याकाळी काय आम्ही गेलो नाही कारण संध्याकाळी तर आता घरी जावं लागते त्याच्यामुळे आम्ही गेल होत तेव्हा काय एवढं त्याच रोषणाई वगैरे काय नव्हतं. नाही बहुतेक संध्याकाळी वगैरे असेल.
होय संध्याकाळी कशी रोषणार आणि आता कसं एक नवीन प्रोजेक्ट तिथं तयार करायला लागलेत किती. अं रंगीत कारंजा ज्या गाण्यावरती उघडतात ना कारंजा हा त्याचा तो नवीन प्रोजेक्ट सुरू आहे आता म्हणजे अजून.
तर आम्ही जेव्हा बघित बघितलं त्या वेळे.
हम् आता म्हणजे नाही अजून ते चालू नाहीये अजून करायचंय.
झा भरपूर काय काय झालंय त्याच्यावर.
हो हो भरपूर बदल झालात आणि बघण्यासारखा झालं नाही आता. हम् मग ते आता म्हणजे आता अजून तो प्रोजेक्ट सुरू आहे करायला. मग तो पण आता थोड्या दिवसात पूर्ण होईल. मग ते पण एक म्हणजे डोळ्याचं पान फिरणार. दृश्य असणार ते बघण्यासारखं. रंकाळा तलावच संध्याकाळच्या वेळेला. मग तिथनं जर तुम्ही जाणार असता तर खिद्रापूरला जाऊ शकताय कोल्हापुरातच खिद्रापूर आहे को कोपेश्वर मंदिरात.
हा
कोल्हापूरचं कोपेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध आहे. त्याच पण पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि त्या ते त्या मंदिराला छत नाही आहे. ते एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि तिथूनच एक चार पाच किलोमीटर अंतरावर असणारी नरसोबाची वाडी म्हणजे नरसिंह मंदिर आहे तिथं. दत्तच ह्म्म हा मग तिथं पण त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हंटला तर अ किती पण म्हणजे पाऊस येऊ दे किंवा पूर येऊ दे त्या मंदिराचा कळस बुडत नाही ते एक त्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. हा मग ते तुम्ही म्हणजे तिथं पण जाऊन बघू शकताय खूप मो म्हणजे मोठ ठ असं देवस्थान आहे ते. आणि तिथं गेल्या तर मन प्रसन्न होतं खूप भाविक येतात तिथ दर्शनाला तुम्ही पण गेलात क तुम्हाला खूप म्हणजे भारी आणि तिथं कसं अ म्हणजे प्रसाद वगैरे रोज असतो ना महाप्रसाद वगैरे. हा मग तिथं तुम्ही हाग त गेलात तर दुपारच्या वेळेपर्यंत तुम्हाला तिथं महाप्रसाद भेट. जाईल आणि. म्हणजे बघण्या सगळं नदी पण आहे तिथं छान वाटते वातावरण खूप छान आहे तिथलं. आणि तेच कोल्हापुरात जरा ऐतिहासिक किल्ले. म्हणायला गेलात तर मग आपला पन्हाळगड आहे.
पनाळगड हो.
हो पन्हाळगडाला कसं थंड हवेच ठिकाण म्हणतात. हम् पन्हाळगडावर तुम्ही. असं म्हणजे आकर्षक वाटणारा म्हणजे तीन दरवाजा. अ तीन दरवाजा म्हणून एक आहे आणि सजी कोठी आहे. अंबरखाना आहे ते पाहण्यासारखा आहे म्हणजे गेला तर तुम्हाला तिथे एक म्हणजे. ते गायडन्स मिळतात त्यांना विचारलं तर त्यांनी पूर्ण तुम्हाला. इतिहास सांगतात पन्हाळगडाचा कि कुठे काय हो तर काय केलं म्हणजे महाराजांचा सगळा इतिहास तुम्हाला बघायला मिळा आणि तिथं पन्हाळगडावर कसं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. लहान मुलांना जर तुम्ही खूप. खूप निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला. म्हणजे खूप म्हणजे छान वाटेल. हो आणि हो आणि तसच.
नाही आपण जर सहल घेऊन जायचं म्हटलं तर म्हणजे तिथं असं. मुलांना खेळायला आहे का.
हो आहे आहे सहल घेऊन गेलं हा. मुलांना इतिहासाचा जर म्हणजे अभ्यास करायचा असेल तर मग तिथ जाऊ. शकत तो मी त्यांना घेऊन पन्हाळगडावर. छोटीशी सहल निघू शकते पन्हाळगडावर तसच म्हटलं तर आपलं दा. दाजीपूरचे अभयारण्य आहे बघायला तथ जे. वन्यजीव प्रेमींसाठी तू खूप उत्तम ठिकाण आहे. आणि दाजीपुर अभयारण्य आहे ते अ जे गवे आहेत. ते त्यासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच आहे दाजीपूर अभयारण्य.
होय.
हो हो मग. होय मी तुम्हाला त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पर्यटन स्थळ आहे तेच तुम्हाला सांगते. कि अ गगनबावड्याचा कुरळ घाट आहे.
हा.
हा फक्त धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हा हा.
हा मग कुरळघाटामध्ये तुम्ही गेलात की फक्त तुम्ही म्हणजे धबधबे खूप धबधबेतत. कुरळघाटामध्ये. मग तुम्ही आता पावसाळ्याच्या वेळेला गेल की खूप म्हणजे अस. खूप असं छान असं वातावरण आहे तिकडं आणि. बघण्यासारखा आणि आता नद्या कशा भरतात मग धबधबे सगळे सुरू असतात ना आता पावसाळ्यात. हा.
हो हो हो.
हा हा. त्यामुळे तिथं तुम्ही जाऊन हे करू शकताय बघू शकताय आणि जर असं म्हणज. जास्त असं वेगळं काय बघायचं असलं तर तुम्ही कणेरी मठात जाऊ शकताय बघा. कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात.
हा
हा कणेरेमठ मध्ये कस आपल्या जुन्या प काळात ग्राण म्हणजे ग्राण जव आहे आपलं ग्रामीण जीवन किंवा ग्रामीण आपली ज्या ज्या संस्कृती आहेत त्याचा हुबे हुब देखावा त्यानी हुबे हुबे हुब मोरतयत मेनाच्या आणि मातीच्या मूर्ती आहेत तिथ म्हणजे लोक म्हणजे अ शेती करतानाचे लोक असू देत जात्यावर
अ म्हणजे अ शेतीविषयी शेतीच जीवन किंवा ग्रहण ग्रामीण जीवन असं दाखवले का त्यांनी
हो हो मग कधीत आला तर द्या कोल्हापूरला भेट
हो हो हो नक्की नक्की नक्की आले तर कोल्हापूरला तर मग तुझ्याकडेच येऊन तू सगळं फिरून दाखव
ठीक आहे ठीक आहे नक्की जाऊ आपण तुम्ही हा. हा् ह.
थँक्यू मला माहिती दिल्याबद्दल.
हां ठीक आहे ठेवू मग.
हा हा